हो. येतोय आवाज? नाही मग ते मी ए कशावर तरी क्लिक झालं. ते परत मला, पाच सांगताय करायला.
अहो, मग तुमचं, पूर्ण नाही झालं असेल. बोला ना. बोलू शकतो, आपण.
झालं स्वयपाक.
बोला ना, बोलू शकतो आपण. हा बोला - बोला. बोलू शकतो आपण. येतोय आवाज माझा?
हो, हो. येतोय, येतोय. काय म्हणत? झालं मग, तुमचं आवरलं?
हो, हो. आवरलं माझं. म्हणजे आवरलं म्हणजे, स्वयंपाकाच आवरलं. अजून जेवण बाकीय.
अच्छा- अच्छा. ह तेच नाही आता चेक करून बघितलं. मग ते म्हणत. परत हे करा म्हणून असं.
हो. हम्, हम. ठीकय- ठीकय. काय हरकत नाही मग. हम्, हम्. काय म्हणता, म आणखीन? हो. नाही - नाही. ब बसलेत खेळत आज सगळे. हम्.
ह, ह.
म्हणून म्हटलं, आहे वेत आपण आता करू शकतो, ब असं. तेच ना. काय, म्हणता आणखीन? तु हम्, हम. असं.
बोला - बोला.
तर तुम्हाला आता अ ह, सण वगैरे असं काही, किंवा आपण एखाद्या, प्रवासाविषयी ते तुमचं काय मतय की, तुम्हाला प्रवास वगैरे, करायला आवडतोय. किंवा मग कुटुंबासोबत. असं काही.
कुटुंब सोबत तसं म्हणताय ना. म्हणजे मलाय ना, म्हणजे स्वयंपाक करायला खूप आवडत. ह, वेगवेगळ्या व्हर
अरे, वा! अरे, वा! छानय, छानय. मला आवडेल ना, तुमच्या मग रेसिपी वगैरे अजून शिकायला आव
हो, चालेल ना. चालेल ना. जेव्हा वेळ भेटेल तेव्हा, कॉल करायचा सांगेल मी तुम्हाला.
हम्म, हम्म चालेल ना नक्कीच हम्म, हम्म म तुमच्याकडे असं काही अ सण असेल की त्या दिवशी तुम्ही असं ठराविकच पदार्थ करतात तुमची अस म्हणजे पूर्वीपासून तुमच्याकडे आहे कि आमच्याकडे हा या सणाला हाच पदार्थ करतात वगैरे असं काही आहे
पुरणपोळी वगैरे असते आपणच शक्यतो म्हणजे आम्ही हे सण शोध आमच कस चौदा एप्रिल असते ना जयंती वगैरे असते म आमची आंबेडकरांची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची
हम्म तेव्हा तुम्ही पुरणपोळी करता असं
पुरण ह्या पुरणपोळी वगैरे म्हणजे आमचं तोच सगळं सण दिवाळी असो काही असो आम्ही तेच साजरे
ह अच्छा, अच्छा चांगलं ना हम् हम् बाकी म आणखीन काय नाही, काय नाही चल म आता मुलं म्हटल्यानंतर तर मुलांचं किंवा म्हणजे पावसाळा असल्यामुळे काय मुलांच्या सग काय तब्यतींची काळजीच घ्यावी लागते बाबा
वगैरे प्यावं लागत हो ना बाकी तुम्ही म्हणजे असं पावसाळ्यात कुटुंबाची कशी काळजी घेतात
मग आमच्या स सगळ्या घरामध्ये असं कसं कुणाला खोकला असतो सर्दी वगैरे असते आमचं कसं विहरीचं पाणी असतं ना मग त्याच्यामध्ये मग आम्ही पाण्याचे ड्रॉप भेटतोय एक तो टाकतो ना त्याच्यामध्ये तुरटी वगैरे फिरवतो आणि काढा वगैरे करून देत असते मग फॅमिलीना आणि रोजचा अदरकचा चहा गवती चहा असा अद्रकचा
हो आमच्याकडे पन आदरकचाच चहा असतो आमच्याकडे पण अद्रकचा चहा असतो अच्छा, अच्छा हम्म गौती चहा पण छान आहे छान मस्त छान अस छान वाटत जो गवती हा पिला की फ्रेश होऊन जात आहे मला तर खूप मला गवतीच्या म्हणजे अदरक पेक्षा अच्छा, अच्छा
हम्म
आमच्याकडे गवती चहा
सुंठ अस ना सुंठ आणि विलाईची आणि गुळाचा त्याने पण पटकन फरक पडतो
हा अच्छा, अच्छा हो, हो सुंठ खोकला, खोकला म्हटलं की सुंट लगेच फरक पडतो सुंट गुळ, गुळ हो की सुंटाची गुळाची नुसती पावडर जरी करून खाल्ली तरी म्हणजे पडतो फरक त्याचा
फरक पडतो मधा बरोबर खाल्ली तरी हम्म आमचं ते चालूच असतं पावसाळा वगैरे लागलं कि थंडीत हा
हो ना पावसाळा लागला कि, ती एक काळजी घ्यावीच लागते, ते दूषित पाणी वगैरे पण पिले जातं, मग मुलांना पण त्याचा त्रास होतो, आ आपल्याला पण त्रास होतो, सर्दी, खोकला पावसात काळजी घेतलेली बरी हो, खरंच ये. हम्म, तेच त पावसात जरी मुलं मागे बाकी मला, स्वयंपाक बनवायला पण आवडत, बाकी इतर अशा कला हो-हो आहे ना फ्रेंड सर्कल मां, आहे ना, त्यांच्या सोबत पण होतं बोलणं वगैरे पण होत त्यांच्यासोबत.
हम हम हम्म.
ये छो हं छोटस असं कधी, अचानक सगळ्यांच्या प्लॅन ना अं, शिवनचे याच्यात त आवड आहे, पण मी असं अम आजू क्लास वगैरे अशे काही शिकवण क्लास वगैरे असे केलेली नाहीेये, पण मला आहे आवड, म्हणजे तसं झालंय ना की जेव्हा मला वेळ होता ना, शीवण क्लास च करण्याचा, तेव्हा मला असं कुठला कोणाचा असं उग क्लास वगैरे चांगला मिळाला नाही, असंय आणि मग नंतर अ, ह्म. म नंतर मग कस, फॅमिली मग ते घरातन बाहेर पडणं, दोन तास हे तास मला ते नाही शक्य झालं, असं झालं.
मी त गपचुप-गपचूप शिकलेली ये, मुलगी प्ले स्कूल ला होती ना, तसं मग गपचिप-गपचिप तो क्लास करून घेतलेला. आता तो फायदेशी इथं हे ठरलाय तो.
हो आणि हो शिवन क्लासला पण, खूप-खूप हे म्णजे आपल्या जरी, म्हणजे काय म्हणता, पण आपल्या पुरतं जरी आलं ना, तरी खूप ये. केवढा खर्च कमी होउऊन जातो बाहेरचा, पण आपला तेवढ
हो, आ त कसं मी कुंभमेळे झाले त, मी प्रशिक्षण पण देते ना.
हम्म. हो ना, हम्म-हम्म-हम्म. हम्म, खरच ना. हम्म-हम्म-हम्म.
कापडी पिशवी पण शिकवतो. पर धूप अगरबतीचं पण, ट्रेनिंग देतो.
अच्छा-अच्छा, अरे वा, सगळ्या गोष्टी
हम्म.
मॅट्रो आंघोळी वगैरे पण आहेच आता, चालूच ये म्हणजे अ ट्रेनिंग मध्ये, ते मॅट रांगोळीच चालू ये सध्या.
हम्म.
हम्म. म्हणजे असं असतं ना की, शिकलेली कली-कला कधीच वाया जात नाही.
बरोबर ये, बरोबर ये.
कुठेतरी कामच येते अन आपल्याला स्वतःच्या पायावर उभंच करते.
हम्म, आपलं पाहिजे ना, लेडीजसाठी असं कोणाकडे हात फेलवण्यापेक्षा, ह्म. स्वतःच्या पायावरती सक्षम उभी राहिली पाहिजे.
खरंच. माझं, म्हणजे सगळ्यांचं आता तेच म्हणणय. प्रत्येकाने, स्वतःच्या पायावर उभं राहावा. स्वतःच्या गरजा, स्वतः जरी पूर्ण केल्या. कुटुंबाला हातभार जरी लागला ना, तरी खूप हो होतय. आता सध्याच्या ह्याच्यामध्ये. कारण महागाई पण एवढी झालीय, ना की, अ नाही होत. ते आपण म्हणतो, पण नाही होत ते सगळ्याच गोष्टी. ऍडजस्ट नाही होत.
अच्छा - अच्छा.
हम्म.
बाकी?
बाकी बाबा, काही नाही आता. हम्म, सकाळचच. हो, हो.
अच्छा. माहेर पण इथलंच होतं, का? नाशिकच.
अं, हं. हा, इथलेच.
अच्छा. तुम्हाला कोणतं? असं कोणतं? म्हणजे आवडय, जाण्याची असं.
फिरायला जाणे. फिरायला मला कुठेही आवडत. कधी पण आवडतो, मला फिरायला. फिरायला मला पण फक्त नेल पाहिजेल. कोणी म्हणायचं, चला जायचं का फीरायला? म मी लगेच तयार असते. हा चला, चला, चला, चला.
हो, ना. म रोजच घरातलं काम वगैरे, असं कंटाळा येतो आणि मला आहे यार पहिल्यापासून, थोडीशी .
अच्छा - अच्छा. ह, ह, ह.
आणि आमच्या क म्हणजे, अ माझे जेवढे फ्रेंड सर्कलय. तिथे त्यांना पण सगळ्यांना फ्री फिरायला आवडत. आमच्या फॅमिलीमध्ये पण, आमच्या होतात ट्रिप वगैरे छोट्या- मोठ्या. त्यामुळे, होतं ते फिरणं वगैरे. ती आवड जोपासली जाते. हं.
हम्, ह, ह, ह. त्यामुळं तेवढं माइंड पण, फ्रेश होऊन जात न.
पण, कस नवीन- नवीन ठिकाण बघायला पण मिळतात. ते तिथल्या सगळ्या, अं अस - अस समजा ऐतिहासिक स्थळांना जर आपण भेट दिली. तर तिथल्या आपण, ऐतिहासिक गोष्टी आपल्याला कळतात. आपल्या मुलांना पण त्या गोष्टी कळतात.
त्यांच्याकडन पण तो वारसा असा जपला जातो. धार्मिक स्थळी भेट दिल्या, तर मुलांमध्ये मग ती अ आवड पण निर - निर्माण होते. आध्यात्मिक वृत्ती पण मुलांमध्ये निर्माण होते. म्हणजे कसय. आपल्याकडनच, आपली मुले काही गोष्टी शिक तात ना. असं. हम्म. हम्, मग त्यामुळे मग तेच होतं. हो, मग कसं मुलांना स म्हणजे असं, चौफेर असावीत मुलं. असं मला तरी वाटतं. सगळ्याच गोष्टींना मुलांना आवड पाहिजे. अस. हम्म.
बाकी. दोन्ही मुलचय का? मुलगा, मुलगीय?
हा, नाही. मुलगाचय.
अच्छा. एकचय का? अच्छा- अच्छा. किती वर्ष झाली लग्नाला?
हम्, लग्नाला झाली माझ्या, तीन वर्ष झालेत.
अच्छा- अच्छा. म छोटं, अं मग छोटच असलं बेबी.
हो. हो. हो. छोट्याच पण मग खूपच आवराव लागत. छोट्या मुलांची पण सगळ त्यांचं जेवण वेळेवर जेवन, त्यांचा वेळेवर नाश्ता मग
उलट छोट्या मुलांना आपण ओरून बिडून गप करू शकतोय. पण मोठं अजिबात नाही.
हा. ते तर आहे. जशी जशी मोठे होतात तसं बघा त्यांचा त्रास वाढतच जात. हाव ते तर आहेच. माझं बाळ पण माझ चालय मोठ बघते ना मी, जसा मोठा होता तसा त्यांचा त्रास वाढत चालत काय हो ना, आता काल हम्म.
बाकी
बाकी काय, या कधी म्हणजे इकडे कुठे तुमच झालं तर, मग तुम्ही इथल्या इथे आपल्या इकडे येऊ शकता. छोट्याशा वन डे ट्रीप वन डे ट्रीपमध्ये.
तुम्ही पण या इकडे ओझरला.
चालेल. चालेल. बाय.
ओके, बाय, हा संपत आलाय वाटतं. बाय बाय, ओके. भेटूया मग.